हा
रिफ्रेश-रिफ्रेश करायचं आणि परत लावायचं मग.
हा-हा
आणि सारखं रिफ्रेश करून बघायचं काय नवीन टास्क शक्यतो वर दिसत नाही ते रिफ्रेश करत राहायचं मग दिसतन असं पण असतंय हम्म. मामी काय करायल्यात?
हाय की बसलीया
चौद्याच कॉलेज चालू झालंय न वे?
झालं की आज सुट्टी राहते, त्याला बंद होतं ना या वेळेस त्यामुळे मग हा. बंद होते ना जास्त पाऊस असला का नाही पाणीसाठन बंद होते मग.
असा आणि आहे होय मग कसं जायचं? ये जा कशी करायची?
कॉलेज ला
असाय होय, त्यामुळ मग चालतय मग त्यांना.
हम्म पाणी लय लय आवड्याचा फोन वर मेसेज वाचला ना बोलू शकतेस तू पाणी
हो फुटबॉलची मॅच बघतोय आधीच एवढी
चालते की मग तेवढंच पाकी आणि काय चाललय मग तुझं?
काय तर सांग स्टोरी आता.
होय स्टोरी अगं नाही परवा मला पण ऋतू फोन केलती ते कुठ्या डिझायनर मध्ये पंचवीसशेला तीन ड्रेस आल्यात म्हणून, अं मग येणार काय म्हणून मग म्हंटलं.
मागच्या वेळेस घेतलय ना ग हजार रुपये हजार रुपये मला दोन अस ड्रेस घेतले नही छान असत डिझायनर मध्ये
हा डिझायनर मध्ये छान असत थोड गेलो मग म मला काय पहिला पहिला ले गावठी ड्रेस दाखवला तेनं मग मला काय पसंत पडलं नाही मी नकोच म्हणालतो. आणि शेवटला मग एक होता तो बघितला मग म्हंटल. तो दाखवा म्हंटल मग होता. जरा बर्या चांगला होता सोड मग म्हंटलं असू दे मग तो घेत लोय मग ऋतूनून एक घेतली मग भक्तीला काही मिळालाच नाही.
हा
बघतीला जरा फिट्ट व्हायला लागला मग नको म्हणली ती उगच आणि घेतला आणि नंतर बसला नाहीतर. परत काय करायचं म्हणून मग घेतला नाही. मग घेतलो. आणि आलो दोन घेतलो बघ. ती तिन ऋतूला एक मिळाला आणि मला एक मिळाला नी. आ मला पण नको होत. आणि म्हणलं गेलोय आणि आलोय सगळं पाहिजे सगळं वा ठेवायच अग एवढी कपडे झाल्या त्याचं घाण होईन झालं एकदा एकेक दा माझ्याकडे एक पण चुडीदार नव्हता आणि आता एवढं चुडी घाल
हा साधा वाटते. त्या माझ्या फ्रेंडच्या लग्नाला जाताना तसच झालं की. कुठला ड्रेस घालू कुठला ड्रेस घालू होय घातलाय तो काय घालाय. लग्नाला जायचं आहे सगळीजण चांगलं ड्रेस काढले
मग शेवटला वैतागून तो लाल ओढणीचा घालून गेलो काय कर काय व्हाचय ते होऊदे म्हणलं तिकडं मग काय केसांचं नीट काय होईल ना अक्षरशः आज वयताग आलता चिडचिड व्हायला लागलेली अंग फुगालच लागल्यात हू म्हणून नाही तेवढी फुगायला लागल्यात वेणी गाठली की नाही वेणी गाठली की कुत्र्याच्या शेप पटी सारखी दिसत्यात आणि सोडल्यावर हु म्हणून फुगत्या
माझ्या पण का
होय अग आणि अस वेणी घातल ल कनी अलीकड माझं डोकच दुकायला लागलय वेणी घातली की का कोणासठाऊक सैल घाल नाही तर आवळ घाल डोकं दुखतयच म्हणून मी का सोडूनच बसलोय मी ते उघच खाली घालायच
हा जास्त आवळ घालु नको नाही तर दुखतय बघ ह
अग ते चेष्मा मुळ मला त्रास होतोय जास्त ते चष्म्याचा नंबर सारखं बदलायलाच लागलाय काय कळे नाच पहिला काढलो त्या पुजारी डॉक्टर जवळ तेन काढला सगळा चुकीचा मला ते चष्मा करून आणल्यावर काही दिस ना त्रास व्हायला लागला डोकं दुखालं डोळ लाल झालं बोबलुन बाहेर आल्यासारखं मग शेवटला मग दुसऱ्या डॉक्टरकडे चेक केलो ते लेखन वरती आहेत हॉलमार्कच्या समोर एक त्यांच्याकडे चेक केलो मग त्यांनी काढलाय व्यवस्थित नंबर म्हणजे माझा होता तेच्या जरा असं वाढलाय असं काढलाय आणलेय की चष्मा पण करून खर चष्मा घातला म्हणल की नाही डोळं एवढं दुखत्याात आणि त्या असं कपाळ धरून डोकं दुखायला चालू होते मग
हा म ते सवय हो त होणार
सवय नाही ग मी चष्मा घेऊन झाला आता चार पाच महिने
अग बाई बस लाो
आता आता बघणार थोड्या दिवस सगळ्या ब्रँड डॉक्टरला दाखवायला जाणार मी
ह
कोण सांग बघू रसाळ
चांगले सागत्यात किवो
अगे तेव्हा ऑपरेशनला ऍडमिटच करून घेतोय लेन्स घालुया लेन्स घालुया करून
अग बाई होय
तुझ्याकडे कोण हाय काय लेन्स वगैरे घातलेलं कोण तुझी मैत्रीण व
न म मामसी ह मुंबईत तेमिमिलेत्या कायना
म्हणजे ते ती असं काड घाल करायची आहे काय अशी परमनंट आहे
ते काय माहित नाही वो विचारायला पाहिजे विचारून सागते कि मी
मला मग आग वैताग आलाय त्या चष्मा घालून घालून अक्षरशः कानाच्या माग माझ्या कच पडल्यात चष्मा्याच
होय डोळ्यापशी पण हे होतय ते
डोळ्या पशी एवढं नाही सोड खरं पाठी माग कानाची कच पडल्यासारखं झालय आणि आता डोकंच लईच दुकायला लागलय काय त्रास सहन होईना झालाय
हा वेळ
काय करायचं आता कुठल्या डॉक्टरकडे जायचं दोन डॉक्टर ऑलरेडी झाल्यात आता ते चांगलं एमडी नच बघायला पाहिजे व्यवस्थित
हम् हम् आणि कोणी अ मगजून पण हा म फोन
त्या म मी मध फोन केलेला की ना मऊ त्यांना विचारायला त्यांनी म्हणले त्याच्याकडं थांबायला लागतंय गर्दी अस त्या म्हणून सांगितलं म्हणून मा आणि परत अम तू गेल तस काय त्याच्याकडं?
नाही ममी गेलती आमची.
हा तिकडेच जरा चांगला एमडी डॉक्टर पाहिजे त्याला दाखवायला पाहिजे. ती त्यांनी बघतात पण नाही बॅटरी वगैरे पाडून
होय काय? मेपर पहिला ला जा सत नबर
अगं माझा पुजारी डॉक्टर न नंबर काढल्याला ऐकलीस कि डोळ फिरतील तुझ.
इ काला हा
माझा नंबर किती होता सांग मला होता दहाव्या डोळ्याचा काहीतरी
हा
पॉईंट पंचवीस असा काय तर होता आणि उजव्या डोळ्याचा हो ता ते मला कायतरी तीन चार सॉरी चार होता चार असं काय तर होता आणि बहाद्दरान नंबर किती काढावा? डाव्या डोळ्याचा नंबर पाच
हो
तीन पासन डायरेक्ट पाच हा आणि उजव्या डोळ्याचा नंबर साडेचार चार पॉइंट पंच्याहत्तर
आ
सोडा वॉटर बिंक आणि सिलेंड्रिकल मध्ये मला नंबर मा पंंट त एव नंबर आहे माझा सिलेंडर मध्ये तर त्याने माझा नंबर कितवा काढेल असेल माहित नाही.. नस वन मायनस वन काढला बरं ठीक आहे असू दे अचानक एवढा नंबर कस काय वाढला? म्हणताना पीसी वरच काम वगैरे टेन्शन मुळे नंबर जास्त वाढलाय असं म्हणले. ठीकय म्हणलं वाढलाय तर वाढलाय घेतला चष्मा करून काय घेऊन आलो ती चष्मा वाली पण म्हणली एव्हढा नंबर कस काय तुमचा अचानकपणे वाढलाय चष्मा रेग्युलर वापरताय नव्हे मी म्हणलं होतं. रेग्युलर वापरतोय म्हणलं का? नाही ओ अचानक एव्हढा दोन हे नंबर कधी वाढत नाही म्हणली मी म्हणलं माझा वाढलाय नव्हे म्हणलं खरं मग म्हणली असू दे म्हणली तुम्हाला पहिला पहिला त्रास होईल एक आठ दिवसान सवय होईल म्हणली मग घेऊन आलो की ग ते चष्मा आणि घातलो. भिंती तिरक्या फॅन असा गारगार गारघार फिरल्या सारखं दिसायला लागला. असं काय बहीर गेलो का नाही असं सगळं हल्ल्यासारखं दिसायला लागलं असं रस् असं म मला डोळा अस बारीक करून त्यातन असं बघायला लागाल काय आणि लांबचं तर काय दिसनाच ब्लरच सगळं दिसायला लागलं मग लई त्रास झाला मला रडलोच मी मग एक दिवशी मग परत आणि मग म्हंटलं ते जुना कोण डॉक्टरकडे काढलेलो- त्याच्याकडे जाऊन परत नंबर काढूया म्हणल आणि मग त्याच्या जाऊन काढला तर त्यान किती काढला माहितीय डाव्या डोळ्याचा तीन पॉईंट पन्नास झालेला आणि उजव्या डोळ्याचा चार पॉईंट पन्नास होता मग मग तेच्या चष्मा करून आणल्यावर मला व्यवस्थित दिसायला लागलं काहीच त्रास झाला नाही.
ह जा
त्या पुजारी डॉक्टरला एवढ्या शिव्या गाठल्या म्हणून सांगू कोण ह्याला एमडी केलंय म्हाताऱ्याला काही कळत नाही. मग आपल्याला समजत नाही तर मुल्याला सगायचं बघ बा म्हणून तू एकदा चेक कर म्हण दोघांची क ला. लागून लागूनच आहे की पाली
बसो अशा असगस काय य नाही..
म्हट वाटच लावला म्हट माझं फुक्कट फुक्कट ते पंधराशे रुपये वाया घालवलं खरं सांगतो.. केस पेपर एवढा काढून गेलतो चष्म्याला एवढा खर्च केलता सगळं पैसे वाया गेले.
हम् हम्...
काचा घरातून पडल्यात त्या आता.
नाही पण पहिलाच याला सांगले लोक म्हणज खराब झाला माझा पण नंतर नाका बरोबरला गेल मग.. पण ममध्ये काढवालो
कुठ काढली ते हे पण, चांगलंय म ग पटवर्धन डॉक्टर. पटवर्धन तो हेच्या पुढं नाही काय ग तारा हॉटेच्या स समोरच हाय की वरच्या मजल्यावर. काय नाव हाय बाई तेजं ते मामा तेन चेष्मा घे तो काय तेच?
कुठलं मामा?
बबलू मामा ते नाही का नयनतारानंव ईकडचं.
कुठला?
ते ग हेच्या पुढ हाय की धा नंदादीप, नंदादीप. नंदादीप डॉक्टर पटवर्धनच. नंदादीप चांगलाय ते पण म्हण.
अं.
अगं त्यांच्या कितीतरी लेन्सच्या सर्जरी सक्सेस झाल्यात म्हण.
होय. बघायला पाहिजे मग. तेव्हाला लेंस घालायला फ्रीमध्ये होत लेंसचं.
ते हेच नयन ताराच चांग चष्मा तेन त्यांचा चांगला असतोय.
हा हा प लेन्स मीली सांगितलेली. लेन्स दि आप ख म्हणजे खोट वाटत तेय काय करून बघयचं म्हणा.
ते आपलं हेला अ त्या पट मला ते ऑपरेशन करून घ्यायला काय नाही. ठराविक जणांनी काय म्हणले, नंतर आणि परत त्रास व्हायचा तसं होतय म्हणून भि ती वाटाल्या बाकी काय नाही आणि करून घेतल आणि चौथंच काय तर झा - -
होय की बाई ते आणि हेच की बाई.
काळेभटा भितोच सर पुढच्या एकादशीला तस झाल्यावस्थ- -
तेचकी काय सगळं हेच.
म्हणून मग म्हणून मी विचारा मागं त आमच्यात पूर्वश्रेष्ठी - - केलेलं की ऑपरेशन. तिचं हे झालं क तिला ते त्रास झाला तिला. म्हणजे तिला परत आता चष्मा युज करायला लागतो. कारण तिच्या त्या बुबुळ असते कीनी? फोन कर परत लाव मला. ह हा ह.